हॅलो
हां बोल
हा कीतीचे दाखवले त हा ना तो आपआप बण झाला ना मी नाही काहीच केलं बर का.
ह ना
आपाआप होतो तो कट कधी कधी मग. माझा अस झालं आणि एक कॉल तर दुसरीला ला यत होते. तर ते ती सिरलच लागून गेला अग तो तो कॉलाच गेला झिरो दाखवत.
हा माझा पहिला कॉल असच झाला तुम लावल होता ना झिरो दफ्वत आहे तू ऑनलाईन नशील ना.
असं नाही करायचं ना मग आी असं.
असं माहत नाही ना पहिल्यांदा क हा.
आधी साधा कॉल करून घ्यायचा कारण प्रत्येक जण ऑनलाईन नाहीच राहत ना.
हां
मी तुला लिंक पाठवते बरं का? तिथं म्हणजे हा फोन फ्रेंडचाच ग्रुप तयार केला आहे. मग तिथ तू मेसेज टाकून विचारू शकते बा असं.
अच्छा
फोन करायचा ह
झाले ना.
मी नसत त्याचाच ग्रुप येतो. हा लिंक पाठवते मी मला नेमकी एक जणी रात्री पाठव. ली लिंक मला नव्हत माहिती
हम् हम तुझ्या अश्या मैत्रिणी कधी झाल्या सोने.
अगली वारी वाटत बोलायला. बोलतो बोलतो खूप मैत्रिणी तयार होऊन जात. पाच ह झाल्या हम्म. हम् ते दुसऱ्या कामपेक्षाच काम भेटायला पाहिजे. भरी वाटतं बोलायला फक्त आपल्याजवळ वेळ पाहिजे टाइम पाहिजे फक्त बोलायला
ह, ह
कधी, कधी आपल्या जवळ टाईम राहतो त समोरच्या जवळ नाही राहत ना
ह, ह, ह, ह
हम्म ते लग्न ना आमचं एकोणावीस तारखेच आहे
अच्छा
हम्म तीच गडबड आहे नेमकी नाही दुपारचच
ह, ह
झाला आता उद्या पुऱ्या दादू, दादू लई भारी दिसतोय ह केलंस त्याला स्वतःला हलक, हलकं वाटत असेल ह
हम त्याचा बाप काय म्हणे
काही नाही, काही नाही बोलले काय बोल
हम्, हम् सोय शेंगाचं पोत दीड हजाराला भेटत का
मग भेटत ना आम्ही स्वतः आणलो होतो सोळाशाला, सोळाशेला आणल होत
कुठून
हम काय माहिति कुठुन आणल होतं यांनी पण शेंगा मस्त होत्या काय बर कोण म्हटलं
तुझ्या नवऱ्यानं
आ
बर ते शेंगाच पोत कधी आणलं होतं तू
दोन वर्ष झाली त्याला हा मग दोन व दोन वर्षात बाजार वाढणारच आहे ना
म
हं ये नाही रिक म दाजीना कायला फोन करायचचा दाजी म्हणजे कुडं काय मल नाही माहिती का माहिती होत दाजी मग तेच ना मलाच माहीत नाही कुठून काय? ह हम.
हम्म
हं मग घेतलं का
बर म आता यांनी आणलं तर पाहिजे मी येऊन काय कर नसते उड्या मारू
आ
यांनी आणलं पाहिजे ना त्यांना मी फोन करून सांगितलं म्हटलं तेवढं पोत घेऊन या त्याच्यात श्यामरावने असा फोन केला मला म्हणे तू डक्यात आहे का
हम्म
म्हटलं झालं माहिती म्हंटलं वर चा मजला रिका हम्म होनी पण आम्ही मळ्यात गेलो ना तर ती बाई असं शेंगा निवडत होती बरं का म्हणजे पोकळ वगैरे सगळं बाजूला पडेल होतं
हम्म
चांगल्या चांगल्याचच भरलेलं होतं
हा ना
असं नाही का आणलंन ते तसलन तसंच दिलं तिला असं नव्हतं
हम्म
का ग आणि या आत्ताच्या शेंगांचं काय चव नाही राहात?
काय?
उन्हाळ भुईमुंगला चव नाही राहत का?
राहतो मग कोण नाही म्हणलं?
नाही ग विचारते
राहते राहते मग चांगले राहते उलट ना तुला सांगू का? उन्हाळ्यात भुईमुग कसा झालाय? ज्या वेळेस लोकं काढीत्या तेव्हा पाऊस पडतो ना वाळत नाही ना
हां
मग त्याच्या मुळं खवूट लागतंय त आता तसं नाही ना उन्हाळा किती कडक होता?
हां
वाळ्यां असतील शेंगा तिच्या भरपूर चांगल्या ना पाऊस नाहीचे ना हा तू एक, दोन शेग खाऊन पाहिची ना फोडून
हम् मी नाही पहिली
कावुन फोडून पाायची होती मग तू डायरेक्ट तिथं गेली होती ना? शेंगदाने पाहिचे ना खाऊन कशी खवुट तर नाही राहणार शक्यतो कारण आता ती वाळेल राहती पाऊस तर नाहीचय
हा पूर्ण खर खरीत होत
हम्म. तर ज्या वेळेस शेंगा काढतो ना त्यावेेळेस पाऊस राहतो ना तेव्हा ते वाळवायला जागा राहत नाही ना तेव्हा ते खऊट होत्या. पण आता ये उन्हाळ किती डेंजर होता ना आता ती म्हण तू म्हणती वाळवेल ये त्याच्यामुळे तिने ते लवकर करेल अस चला आणि लवकर काढला तो असं झालं
हम्म पंचवीस पोते झाले तिला सोने
हे बाबो! एवढे केले होते?
हा
हम्म काही कमी नाही करत का तीन हजाराला नाही देतये?
हा
तीन हजाराला नाही म्हणली का ती?
नाही ना
हा हा खाऊ मग काय आआता
पर्याय नाही
काय आली?
कुठे कोण आलंय?
कुठे कोण आलय?
अजून तुझ्या हां ती लिंक पाठव बरका मला अगं सोनू आज आमची मोठी गाडी घेऊन गेलाय अजून यायचा पत्ता नाही तो मला म्हणे साडे दहा वाजतील मला घरी यायला
कुठं गेलाय?
वाडीगाव
का बरं?
काय माहित आता त्याला कस काय विचारवं?
हा हा घरी आला होता का डायरेक्ट?
हा त्याला म्हटलं अरे शामरावची गाडी घेऊन जाय. नाही म्हणे मी कसं काय विचारू त्याला मी नाही बोलत म्हणे
हम्म. हम्.
आमची घेऊन गेलय मता प
काय तुमची विचार आहे तु आमच्याकडे दाखत होती ह. आमची घेऊन जा हम्म. हम्म असंच काही कामी येईल मग काय?
व पका.
मग काय करणार आहे आता नवी त्याची द नाही म्ह.
एवढी मोठी गोस्. हा तेच झालं कौशिकला फोन केला कौशिक म्हणे नाही कसं म्हणायचं आई त्याला
डाईट नाही नाही ना का म्हणता येत असन जातं ना.
तेस
हम्म. कोणी सोबत गेलाय का एकटाच गेलाय.
काहीच माहत नाही मी शाळेत होते ते शाळेतच आवे घेऊन गेो माझ्याकडं. हा.
हा हा. ये म हां मग
दादू काही बोल का!
कसलं ग.
कौशिक काय बोलला काही नाही तू विचारला असेल ना.
सांगतो कुठं तुल ते सांगते ना नाही ना सांगत तो तो रात्री नऊ वाजता तरी आलाय.
अच्छा.
तिकड बाहेर जेवायण होतं जेवायला होता तो रात्री नऊ वाजता. ता लाग र.
शामराव काही बोललत तु कालाक्रम जाव गेले.
नाही. ततीती
हॅलो.
हा कागद कोणी कोणी घेतले का म्हणे शेंगांचे पोते.
वनिताने घेतलं योगिताने घेतलं वैशालीने घेतलं मी घेतलं.
हम्म हम् मस् कमावली
म्हटम करंंदगावला गेले काही बोल तुला जरा
नाही नाही का? काण
नाही पण तुझं ना भांडत होता ना आम्हाला भ द्यायला नाही बनवलं.
हा का?
हम. तुला काय?
ह ह साबू. काग.
का हा.
ह ज मतलब. काय म्हणत हो ते गेली विसरून कौशिक किती वाजता पोहोचला मग हा.
हम्.
हम्. मग ते आता परत मग पुढच्या रविवारी ठरलं ग त्यांचं क ते कार्यक्रमाचं ह
नाही कार्यक्रमवेळेस तसा नव्हता म्हणजे माझ्या वेळेस होता तसा नव्हता त्यामुळे तो स्वतः पण नाही गेला
हा हा
हम् ज घर यादगार करू का काम अ्यास करत असेल ना